हॅलो
हा
हम्म काय करतेस? हम्म काय करतेस? हम्म चाय घेतलीस?
हो
हम्म तुज सामान बॅगमध्ये भरून सर्वा
काय काय भरलास?
हा हा
एवढूशेच केलं ना ते पिशेत भरलेल्या तेवढा
ते शेव वगैरे आहे का बघतो मी थांब जर बघ
नाय पण तेवढ्याचच
आं
एवढ्याच आहेत काय?
ह्या पण ने थांब जरा मी बघतो त्यात किती हाय तो हुं बाकी अभ्यास झाला आं
हो
किती अभ्यास दिलेला?
आ आता लावून
परीक्षा कधी ये?
हा का आता ऑगस्ट मध्ये शेवटची असल ना? आं ऑगस्ट मध्ये हा म अभ्यास दिला असल तो करायचा काय काय अभ्यास दिलाय? आवाज येत नाय.
तिकुण काय झाला
तरी पण करायचा अभ्यास त्यांनी काय काय दिलाय तो आता परत जाय लागल ना
हा. हम् हम. कितीची गाडी आहे?
की साडे आठची ते कोण मानगाव वरून येणार आहे ते म्हणजे म्हाडला आलं बासस्टँड त्यांना सांग की म्हाडला बसणार आहे म्हणून
हा. हा बाकीच्या पोरी
हा हा ठीक आहे सांगतो सांगतो
हुं.
फक्त पुरगी होती ती गेली.
हुं. म बाकी सुरेंद्रला लावायचा फोन हॅलो
कधी येतल आता प्रोफाईल पूर्ण केलं की
ते अजून पुढं बराच हाय तो भरायला लागल तुला तो कोड नाही भेटला तो काय
पुढ भेटल्यावरती येतोय काय?
नाय पूर्ण अजून तो करावा लागेल तेव्हा त्याला ब बरेच हे हाय
ते कोड आल्यावर ती पुढे चालू होईल ना?
हा तुझं झाला काय पुुढं चालू
पुढं त्यांची प्रश्नांची उत्तरं बरीच आहेत ती प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात. त्यांचे ते प्रश्न विच विचारतात तशी ती प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात.
एवढच आहे का?
हो बरेच आहेत पण ते सात काय आठ टास्क आहेत.
मेसेज करून ठेव व्हॉट्सअपला.
काय?
एक्सेस कोड द्या म्हणून
कर मग तुला करता आला तर कर. हुं.
थांब चालू ठेव
हा शुक शुक शुक शु झाला का? झालं? हॅलो. हॅलो.
प्रश्न तक्रार नोंदवा.
म्हणजे?
तर इशू मध्ये कु नाही पण का.
थांब बगतो नंतर. हम्म बग एवढा मोठा पेरू आहे इथं. पप्पांनी बघितलं नाही वाटत पेरू तो. थांब जरा एक मिनट थांब, बगतोय आता कुठ गेला. तर पाणीपुरी बनवायची आहे ना मसाला वाटायचा आहे. त्याला चाट मसाला आणायला पाहिजे.
पाणी.
आ. काय?
हॅलो.
हा. अगं चाट मसाला पाहिजे ते पाणीपुरीला.
हित असतो ना दुकानात, हे पण नाही ना चिंच.
चिंच आता कुणाकड बगायची. ची दुकानात - - नाही. आता - -
हम्म, हम्म, हम.
आ.
नाही तिच्याकडे पण.
हा.
विचाराय पाहिजे, जा बघ विचार आण आहे काय?
हॅलो.
हाय का? हॅलो.
हॅलो.
हा हाय.
नाय हाय काकी इकड.
तर कुठ भेटल? चाट मसाला घेऊन येत- - ता ना. मग मी पैसे देतो. दुकानदार- - ए. एक मिनट आलो थांब. हॅलो हॅलो.